काय नाही बसलो. बुजारा आणायचा उद्या चाल सांग
हा का? आम्ही जाणार आहे उद्या.
ह गाडीच नाही तुम्ही एकता जाणार आहे का? हा का मग आम्ही बी हा इन ना हा येईन सकाळी, तुम्ही काय काय आणणार आहे?
का गोबी आणि तेन आणू?
भाई आहे ते
अजूक चप्पल आणायची आहे.
बाई मला आण नाय चप्पल माझी तुटली होती शेतात.
ते पण आणायचे.
आणायचे आजूक. साडी पण घ्यायची आहे आई आजूक.
हा का, साडी घालणार आहे का ड्रेस?
साडी पण, ड्रेस पण दे रुक. ड्रेस पंढरपूरच् वारीला जायचं.
पुढच्या वारीला जायचंय म्हण तर एवढं द्यायचे काय?
हा का मग आहे मला भिऊ द्या भी.
या ना मग आमही गाडी करु रोईल मोठी.
हा मग आ मला उद्याच.
हा येऊ देऊ. फिरायला जायचं आहे म्हण. फिरायला जायचे ना आपल्याल? हा. अजून शेक मारून जायचयं.
हा का आम्हाला बिया नाही पैकी दिवसच गेल नाही आता.
आणि आजग ते चिखलदानची देवील पण जायचंय.
हा का, आम्हाला बी घ्या बाई. जेवढ्या देवा पिरशन तेवढ्या आम्हाल न्या बाई.
होवया म्ह ना तुम्हाला कुठच. तुम्हाला कोणीचेत असल. पण तुम्ही आ जास्त दूर राहिली. आता प पुढून दव तु्ही का. हाव का? मग नका येऊ. फायदा हाय आता बाबा. ठीक आहे जाऊया म्हण. हा जाय कीच्या नंतर द्या ठेवा.
ठेवा मग आता.
पाहिजे.